बोल
मला वाटलं लागणार नाही नीट ते जरा संपायला
हा
वायफायच आहे पणं त्याच दार बंदय ग
मा सतरा झाल्यात हा हा
कधी आली, सकाळी केलीस काय? हॅलो हॅलो
जि नाही
हो हॅलो येतोय का आवाज? हॅलो
हॅलो हा आला आता आवाज
करीना झालाय
हम्म हम्म बोल की? वायफायवर बसलीस वाटाय तू म्हणून आली होय. हॅलो
कोणा सो
तुझा आवाज कट व्हालाय.
असू दे होऊ दे आता, चालू राहू दे थांब
यायलय नव्ह आता
माझ हे संपलं आजच लिमिट हॅलो
नेट संपलं काय? हा
हॅलो अगं थोडं थोडं हाय लई जरासच राहिले तूल माझा आवाज यालाय का नाही?
तुझाच आवाज येईना झालाय, मधनं मधन यायलाय.
आता येतो यायलाय?
यालाय यालाय.
हा माझं नेट संपलंय आता राह दे चालू थांब आता?
अरे भााई एकशेऐशी रुपये मला वाटत नाही
तू कोणाला लावलीस मगाशी, एवढं सतरा कस काय झालं?
सतरा माझी झालती कि काल आठ आठ झाली.
हा हा
आणि त्यानंतर मग मी सकाळ उठून काही केलं नाही अकराला त्या माणूसला एक लावलेलो आणि खरं ते लागलंच नाही तो पिकअपच झालं नाही
हा हा
आणि मग तो मी
ग त्यामुळे असेल वगैरे
पिकअप झाला नाही कट पिकअप झाला कट झाला फोन आणि फॉर्म आला मला खर म्हणजे झिरो सेकंड वर फॉर्म आला मग काय करू शकत नाही एक एक झालंच की ते नऊ झाली मग दहा अकरा बारा तेरा चार कॉल लावलेलो मी रामानुजला आणि चौदा पंधरा सोळा सतरा ते चार दोघांचं कस आलं त्यालाच माहित आता
हम ह ह
ह
चांगलाय हो
दुपारी आम्ही असली फालतू बडबडालतो सोड वह्य
हा रे
ह हम् काय मग तुझं काय काय
काय नाही बघ बसलोय निवांत कुठं काय मम्मी पप्पा
मम्मी आणि मीच गेलतो तेच के खायला पाणी पुरी आणि बर्गर खाऊन आलो
होय काय भारीहाय बाबा
ो म्हणून थांबलो तिथं म्हण वेळ झाला काय भारी आहे बाबा काय बोलतीच बाई मला तर खाऊ पण वाटणा झालतं जरा तबेत खराब होती. दोन दिवस आलं मग,
का?
ते झालं की, की, त्याचा आवडत असलं तरी अस हे होतय, काय माहिती काय झालत, काय आणि अ अक्षता मला लॉजिक कसल द्यायला, माहितीय काय, कि मी कबनूर ला गेलतो नि हॅलो,
हॅलो,
हॅलो, आत्ता आला, आवाज हे, मी सांगालोय काय. रेकॉर्डिंग चाललंय.
ते ना
कटवालाय, कठवालाय,
हॅलो,